आवाज येतोय का गं?
हा. येतोय येतोय.
काय बोलते कशी आहेस?
मस्त. तू कशी आहेस?
बाबू कसा आहे ग?
बाबू पण बराय.
आता किती महिने झाले? काय बोलते?
बाबूचा हा उठायचा टाइम असतो ग, मग त्याच्या मागे लागायला लागतं. गुटी वगैरे भरवाला. झालं त्याला आता- दोन महिन्यांनी दीड वर्ष होईल.
एकच टाइम का दोन टाइम देते?
काय?
गुटी? दुसऱी नाही देत.
नाय म्हणजे डाल भात वगैरे देते तसं आपल्या सकाळ असं बारा वाजता फ्रूटस वगैरे म्हणजे असं बनाना वगैरे ऍप्पल आस देते आणि सकाळी उठला ना पहिले त्याला खिमटी भरवते.
हा.
आणि म नंतर दुपारी साडेबारा एकला डाल भात.
मध्ये असं काय फ्रूट्स वगैरे देते.
ते वंदनी येते ग बरं हाय ना तुमची काळजी आणि
दिवसभर झोपतो तो.
बर आहे का?
परत खिमटी वगैरे बनवते.
म डायरेक्ट का झोपला तर झोपेल म असं साडेस सातला नायतर म रात्री डायरेक्ट झोपतो.
तुझ्याकडे आहेत का ग?
हो माझ्याकडेच आहेत.
घराच काम नवीन झालं ना ग आता?
हम्म ना बरीच वर्ष झाली तरी माझं लग्न झालं ना
हा हा.
तेव्हा त्या म्हणजे त्या वर्षी घर मोडलं आमचं लग्न झालं तेव्हा. आणि म दुसऱ्या वर्षाला झालेलं तरी किती आठ नऊ वर्ष झाली घराचं काम झालेलं.
आणि ती मोठी कुठेय तुजी शाळेत?
हा ती गेली आता शालेेत गेली येईल आता साडेपाचला. ती प्रबलला जाते.
हा मोपड्यात.
व्हॅन आहे त्यांना?
हा व्हॅन ए.
बोरिवली मध्ये म कुठे घर आहे ग आतमध्ये आहे का जवळच आहे रस्त्याला?
आत मध्ये म्हणजे इकडे नवी
हा संदेश भाऊंच्या
हा त्यांच्या तिथेचये. त्यांच्या ती त्यांच्या घरापासून आमच्या इकडे आतमध्ये रोड गेलाय. आतमध्ये याला लागत.
आणि गावातली अशी म्हणजे सगळी एका लाईनीलाच येत आणि आमच्या घरी ना थोडा आतमध्येय. हम्.
मी आलो होतो इलेक्शनला आल होत तेवढंच.
हा काय प्रचाराला?
तराला आलेलो.
हम्म. तुझी मुलं दोन मुलं आहेत ना तुला?
हो मोठा थर्ड ला आहे तो दु आणि बारका आता तीन वर्ष होतील त्याला. त्याला नाय टाकला आता बघू दिवाळीच्या नंतर टाकेन मग थोडस तर इथे सिक्स फ्लोअर ला आमच्या इथे क्लास आहे ग. तिकडे थोडं सुरुवात करेन ना मग करन आता पुढच्या वर्षी ऍडमिशन
ह आता ते कसं चार वर्षानीच घेतात ना
हा म्हणजे आता त ना खूप लेट बोलायला लागला ग आधी बोलतच नव्हता आता आता तो बोलायला लागला म्हणजे आता एकदम प्रॉपर बोलतो पण त्याला बोलणं खूप त्याने लेट तो नुसता झोपायला जाई रडायचं नाही काही त्रास नाही ग जे खायचंय झोपायचा
हम्म
हम् आम्ही आणि इकडे आलो ना् तो झाला मग आम्ही इकडे आलो मी इकडे आहे सिद्धेश्वरी कॉर्नरला ये
हा तिथे बेलांदरा मध्ये का?
नाही बेलेंदरा पुढे राहिली तिकडे आधी अलीकडे नाही दिवा अँटीलिया शोर्या आमच फर्स्ट ला गेला ना तिकडे गावात क्लास वगैरे काय नाही ग
हा हा मग तुमचं कस आतमध्ये होतो ना ग गा
खूप आत पडतं गळवली जायला यायला खूप प्रॉब्लेम ना मग तेच बोलली आणि आय सी एसी सी घ्यायच बोलल्यावर क्लास तर पाहिजेच
हम्म
आणि आमची जॉईंट फॅमिली कशी कशी काय करशील तु एवढी पोरं आग आगची वगैरे मग घ्यायला नाही जमायचं मग त्यांना मग म्हणून आम्ही बाहेर आणलं, ना ते काय प्रॉब्लेम नाही असं
तुझी जाव तुझी जाव पण बाहेरच राहते ना?
हा आता गेली ती अग तिला पण तो मुला टाकलं ना त्याला आणि आपल्या इथून परत ने आण कोण करणार एवढी एवढीश्या मुलांना कुठे रिक्षा लावायची?
हो ना
ती भीतीच आहे ना म्हणून मग ते लोक पण आले चौकला राहायला ते चौकला राहतात कारण मोठी मुलगी त्यांच्या आसरोटीला जाते ना
हम्
रात्री चौकला घेणार आहे
मला पण तिथेच नाही ग आज आम्ही गेलो होतो मोपाड्यामध्ये त्याचा बड्डे आहे रविवारी तर त्यांना कपडे घेऊन येऊ त्याला तिकडून आलं तर खे खूप लेट झालं साडेतीन झालं आता ते झोपलेत दोघं पण
ह मोठे च का बारक्याच?
बारक्याचा बड्डे आहे
हो का म्हणजे आता त्याला चार वर्ष होतील क
नाही नाही तीन पूर्ण होतील अ चौथं लागेल हम्
हम् मस्त आहे पण तो आणुने मागे फोटो दाखवलेले ना छान आहे
मी लाडो बोलतेय अग तेच मी तिला बोलली, बोलती बोलती ना कलर अगं बोललो हा तीर्थ तर अग एवढा म्हणजे लाल व्हायचा अमृता म्हणजे कलर मला पण टेन्शन आलं कारण हा माझा मोठा झाला ना तेव्हा ए एकदम गोरा पाण ग नं त्याचा कलर एक गोराच राहिला तसां हा ती ठा झाला ना त वेगंच कलर अगं सगले बोलायला लागले अंकिता असां काय कलर ये हा हा काय काळा होतो का काय पण नंतर जस दोन अडीच महिने झाले ना त्याने डायरेक्ट कलर चेंजच कराला सुरवात केली नं आता तो सगळ्यापेक्षा जास्त तो गोरा झालाय.
हा ते अनू सांगायची कायं ते अगं अंकिताचा मुलगा बघशील आधी अ कलर वेगलाच दिसायचा पण आता कसला मस्त झालाय तो
बोलतोय.
अ माझा बाबू पण म्हणजे अ झाला ना तेव्हा म म्हणजे असा एकदम गोराच दिसायचा.
हम्म
आणि नंतर नंतर कलरच चेंज झाला त्याचा आता आता आता परत चेंज झाला.
हम्म
आता मुली सारखाच दिसतोय.
हा पण त्याला मुलगीच समजतात केस पण सिल्की येत ना. त सगळ्यांना वाटतं आता मुलीच ये की काय म्हणून असं वाटत अगं येतील ते कापून कापून येतील.
हा तीन वेला केला आम्ही
खूप परत येतात पुढे आहेत मागे भरपूर केस येत पुढच्या बाजूला केस नाय.
उभा राहतो कायं गं चालतो.
हा चालतो.
उभा राहतो.
चालतो म्हणजे दिवसभर नुसता चालताच असतो तो. नुसता अ अ डायरेक्ट आता पाऊस पडतो ना ते डायरेक्ट बाहेर पलायला बघतो त्याला पाऊस आला का जाम मज्जा वाटते. नुसता बाहेर पलतो.
हम्म वगैरे देतो का?
हा त ई सकाळ हो सक सकाल संध्याकाल त्याला गावात न्यायलाच लागतं फेरी माराला.
फेरी मारायला ते नंदुबायला पण मुलं झालीत ना त्यांना पण बघाला यायचंय.
हो काय. ते झाला महिना जेव त्या‌ मुलांना झाले चार महिने पण ती इकडे आलेली झाला माहिना. य कधी आलीस तरी म घरी हम्म
माझी बहीण पण राहते तिते ना वरोषाची पहिलं घर ये बघ त्यांचा
ती बहीण लागते का?
हा चुलत बहीण मी पण वरोषाचीच‌ ना म्हणजे आम्ही प्रॉपर वरोषाचीच आहोत पण हा ते का त्यामुळे आम्हाला तिकडे ठाण्याला मुलुनला जायला लागलं नाही तर वरोषाला आमचं घर आहे ते आता आम्ही भाड्याने दिलंय हम्म मग पण गेम खेळायचो आम्ही सीमा वगैरे
किंवा ताई भारी बोलतात वगैरे वा म्हणजे चांगल्या बोलतात
चांगली आहे ती ताई
हम्म
ते धरा्याला उलट मला मागत होते पणबर आहे धीर कसा दिसतो तो. वेगलीच आहे दोघं पण सारखीच दिसतात ती
सिरा नवररारी म्हणजे अ आता म्हणजे.
तेवता ना ते्हा उलट दिसायला कि ी छान आहे अगं मी उड बोलली बणलीि असं कायल केलाय.
अच्म्.
ती जााव पण खाण माजी माझी पण जाव मोठीे खाणारेत ना.
हा रुपाली ते रुपालीला. मी ना पहिले पार्लरच्या क्लासला बरोबर जायचो रुपाली यांनी. आधी लग्नाच्या आधी असच हा त्याच्या तेव्हा ओळख झालेली आमची मग ती ओळख ठेव रूपाली हम्म
मारलं तर पाई कधी ग्लास ला जायच्या काय मला कधी पा
बेसिक पार्लर गेलेला. तेव्हा तीच हा. ती सेकड सेकंड इयर ला होती आणि मी थर्ड इयर ला होती. मग आम्ही बरोबर एकाच बॅचला होतो तर तेव्हा झालेली ओलख चांगली आमची. म्हणजे आहे म्हणजे भेटली तर आहे म्हणजे ओळख द तेव आहे हम आम अच् आमच्या गावातल्या म्हणजे माझ्या आधीच्या बॅचच्या तिच्या जोडीला होत्या ना रूपालीचे.
नाहीय मुलं झाला तस मग काय नाही करायला ज
नाही माझे तर एक आता. एक दीड वर्ष झाला कुठं बा जास्त जा जायला पण ना भेटत.
अरे छोट्या मुलं असल्यावर नाहीगे जमत अस आपल्या घरी बा
ती गाडी घेतली तर मग जायला तरी भेटत म्हणजे. कुठं बाईक वर वगैरे नाही असं एवढं कुठं लांब नाही जायला भेटत.
म मिस्र माझ मिश्र मळ करत. माहिती चांळ.
हम्म.
आपण कधी कोणाच्या इथे जातोय ओळख काढायला. क जातात ना भजमावाला वगैरे.
हम आणि तुम त्यांचे कसे असतात आमच्या गावात भजन. भाऊंचे.
हम्म.
हम्म.
नांड्याला पण आणि कस शिक आमच्या गावात ना आंड्याला भरपूर भरपूर गणी आहेत नांड्याच्या.
हा आता हे विद्या वगैरे आता या सगल्या माझ्याच बॅचचे आहेत.
हा ना ह्. सजलेला पण का तर पा तिच्या पण सासऱ्याला पॅरालिसिस झाला ना? त्या दोन दिवस आधी. हम्म. आत्ता ती- भेटवायच्या आधी दोन दिवस त्यांना अचानक अग रात्री झालं ते.
हा. ह. तरीच तिच असं म्हणजे मुलग- - गा झाला ते समजलंच नाही. त्या विद्याने स्टेटस ठेवले ना तेव्हा म मला - समजलं. तेव्हा मग मी तिला मेसेज केला की मुलगा झाला का?
म करायला कोण कोण आहे?
आणि इकडेच होती ना ति तलवलीला.
तिला बारसं वगैरे त्या लोकांनी घरच्या घरीच केलं आणि मग? तिची आई आलेली हो- - ती करायला. आई आणि कोण होत आणि म एक नणद पण होती. ती पण आलेली करायला.
हम्.
आता जाणार ए ती बारसं करून.
तिच्या वहिनीची पण आत्ताच डिलिव्हरी झाली वाटत, म्हणजे झाले दोन महिने. मग इकडेच ठेवली असेल.
चालेल. चल मग. करू उद्या. हा. चालेल चालेल. चल बाय हा बाय.